नमस्कार काय मी काही नाही बसलेली चांगलं ये पाऊस म्हणजे आता नाही पेक्षा चांगलं आहे असं हा नाही आता नाही आहे बंद आहे कालपसून हो हो का हा म्हणजे जास्त होता का असं थोडसाच होता हो का हा तुम्ही काय करता
हो का म्हणजे आता सगळ्याच ठिकाणांची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची तर मग तुम्ही कशी बनवता हो आणि काय म्हणता?
अ लसूण जीऱ्याची फोडणी द्यायची त्याच्यात मग तांदूळ चांगले जर राहिले तर त्याला तेल लावून टाकायचे आणि रेशात जर राहिले तर ते धुन टाकायचे.
हो. किंवा मुगाची टाकायची हो म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला कोणत टाकायची हो. हो!
तुमच्याकडे असे नागलीचे पापड वगैरे करता का? हम्म!
हो हो ते पण करता तुमच्याकडे अजून म्हणजे अस नवीन पदार्थ अजून काही बनव ता का
बनवताना गुलाबजामुन?
हो!
हम्म!
अजुन हा तुम्ही म्हणजे जे काही नोकरी करता का काही काम करता असं?
शेतात जाते.
हो का, हा मग तुमच्या शेतात काय काय लावलेलं आहे?
पाऊस उशीर पडला अजून लावायचं बाकीये!
हो का पण मग तुम्ही ठरवलेलं असेल ना! काय पेरायचंय असं?
विचारांचा तुरपचायचा हम्म!
हां, मग ती कशी लावता किती दिवसांनी येते असं? हो! हो!
मग ती काय तीन का चार महिन्यात येते वाटत. हो!
हा तुम्ही शेतात रोज जाता का? हा, म्हणजे असं काही काम राहिल तेव्हा हा! अजून नवीन म्हणजे तुमच्या अ गावाकडे किंवा शहरा कडे असं बघण्यासारखं काही आहे का प्रसिद्ध?
स्वामीनारायणाचं मंदिर आहे.
हो का हो! एकवीर देवीच मंदिर आहे, हो! तुमच्याकडे तर भरपूर मंदिर आहेत मग! हो का तुम्ही आज किंवा वेळ भेडला तेव्हा जात असतील? जाते ना, हो का हा! हा जवळच असेल हां.
जवळये दोन एक किलोमीटर आहे आमच्या घरापासून.
हम्म! हो! हम्म!
अजून कसले काई नवीन?
हम नवीन अजुन काम हमं. तुमच स्वयंपाक झाला का? झाला ना हो का? हा जेवण झालं का नई मंग अजून बाकी नई ना बाकीये. हो. हम. आमचं पण बाकीये.
काय ते?
पोळ्या, भाजी
कसली भाजी?
शेवची भाजी. हा. अं अं शेवची भाजी तेल टाकून द्यायचं त्याच्यात कांदे, लसूण, जिरं कोथिंबीर, अन तिखट, मसाला, हळद, मिठ, टाकून द्यायच. लगे ते परतवून घ्यायचं, लगे त्याच्यात पाणी टाकून द्यायचं, ते उकळलं का लगे त्याच्यात शेव टाकून द्यायची. अन शेव शिजली का बंद करून द्यायची. अन मिट टाकून द्यायच. लसूून नई असं म्हणजे त्याला बारीक करून. हम. हा.
तुमचं गाव असं खेडय का शहरये? असय का?
हो. हो का? हम. हा.
आजूबाजूला शहरये आन त्याच्या आवती भवती खेडेगाव ह
असं आहे.
अजून काय
अजून मी उम काय उम काय नई माझ ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी झालेलिए अजून उम नोकरीच काही हे नाहीए घरीचए.
अस हाय का?
हो. हो का? हा उम. ब्लाउज पण शिवत असतिल? हो ना. डिझाईन चे
डिझाईनच पण
हो ग्राहकांचे पण शिवत असतील? मग. हो का? हा. हम.
रक्षाबंधन साजरा करता का तुमच्याकडे? हम्म. कसे करता?
म्हणजे आता कसं सांगू?
जस सांगता येईल तसं
काय रक्षाबंधनच्या दिवशी आ बहीण भावाला रा खी बांधते, ओवाळते म भाऊ पैसे देतो. नई त साडी घेतो. अस साजरा करता. हा.
अजून कोणकोणते सण साजरे करता तुमच्याकडे?
हम्. दसरा, अक्षय तृतीया गुडीपाडवा, अम् श्रीकृष्ण जयंती, अजून पोळा अजून, आषाढी एक एकादश एकादशीज, अच्छा भरपूर सण करता.
तुमच्याकडे ते बाणकारे योजनांचं पण आहे का?
मगा आहे ना! ते भांड्यांचं ना हो हाय.
भांडे भेटले का म?
नाही फॉर्म भरलेला आहे त्यांनी तारीख दिलेली अजून एका महिन्यात
हो तुम्हाला मिळाले का? हा त्या म त्या दिसांच्या मध्ये म्हणजे काय काय होतं असं भांडी.
ह.
फिल्टर पाण्याचा! हो हो चा साखरेचा डब्बा. दोन चादरी हो दोन बेडशीट. भेटेल का हो झुला भटलेला नाही हो अ त्याच्यात दोन पाण्याच्या बाटल्या
तो ह जे म्हणजे त्या लोकांच काम करायच्या ज्या वस्तू असतात त्या सगळ्या भेटल्या मच्छरदनी
हो आणि त्या भांड्यांच्या संच मध्ये म्हणजे अस ग्लास वाट्या ते पण भेटलय का भेटलेले किती किती म्हणजे किती किती असं आता तीन सहा अस हा हो का ग्लास हा टीप भेटलेली आहे अ छोट आहेत का हो हा भाजीची कडई इ पटेल्या डबबे दो हो सम हा अजून काही नवीन योजना निघाली का तुमच्याकडे? कशाची हो का हा मग त्याला फॉर्म भरावा लागत असेल हो आधार कार्ड पासपोर्ट फोटो हो
अ
म्हणजे सा हो का त्याच्यानंतर ते केल्याने मग मशीन मिळत असेल हा गट असल हो हो मग ते द्यायला येता. म्हणजे ते काही मे संदेश पाठवता की अ फोन करता असं.
नाही ना फोन करताना.
हो. अजून सांगना मग काय नाही मग. बचत गट हाय का तुमच्याकडे हो हा आहे ना. चालवता का? म्हणजे मी नाही चालवत. पण आमच्या शहराकडे गावाकडे हाय असं तुमच्याकडे हो का मग तुम्ही चालता आला मग हो हो का? बँकेत लावलेलाय. हा. मग ते पैशे आम्ही अस अंतर्गत लई वापरतो हो. म्हणजे ज्याला पाहिजे असतील त्याला द्याय चे हो. हा. दोनशे रुपये महिना. हो. मग ते दोन चार गवाने आणि बायामध्ये जास वाटून घेतो. हो. म्हणजे ज्याला लागली त्याला मग त्याच्याकडनं परत घ्यायचे परत दुसऱ्या बाईला लागले का तिला द्यायचे असंच हुं हो हा हो तसच हो काय म - हम. तुमच्याकडे असं वगैरे पण लावता का? ह् नाही नाही का हम् हो तेच म्हणलं. काय म आता पाज पडतय का नाही आता नइयय. कालपासून बंद आहे बंदय हो.
हम् चालेल. ठीक आहे त्या बोलून तुमच्याशी चांगलं वाटलं धन्यवाद. धन्यवाद. हो चालेल. हो.